हॅलो हा माझा वॉइस येतोय तुम्हाला? हा माझी वॉइस येत
हॅलो हा माझी वॉइस येते तुम्हाला?
हो येते, माझी वॉईस येते का तुम्हाला?
हॅलो माझी वॉईस येते दिदी तुला?
हो हो येते ना तुला? ओके चालेल तर बोल, आज कसं काय कॉल केलास?
आज मग म्हणजे आज मी फ्री होते म्हंटलं तुम्हाला आपल्या पुराण्या काळामधल्या थोड्या गोष्टी बोलाव्यात.
ओके म्हणजे परंपरा पुराणकाळ पिढ्यां पिढ्या होत गेले काय?
हा पिढ्या पिढ्यांबद्दल आपण बोलूया तुझ्याकडे दहा मिनिट असतील,
हो, आहे ना बोल.
हां तर, आता पुराण्या काळांत कसं व्हायच्या गोष्टी की पुराण्या काळात स्त्रिया, म्हणजे स्त्रियांबद्दल पुरुषांचे काय विचार असायचे, किंवा स्त्रिया स्त्रियांच्याच आपण म्हणल गेल तस स्त्री, स्त्रियेची मोठी दुश्मन असते अस देखील म्हटल जात.
हो.
तर पुराने काळात कस व्हायच, की स्त्रियांना तेवढा मान सन्मान, किंवा तेवढ तेवढ ज्ञान नसल्यामुळे त्यांना फक्त काय शिकवल जायच की तुझ तुझ्या तीनच गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या की घर, मूल आणि चूल. बरोबर?
हो अगदी बरोबर.
हां, तर ह्यामुळे स्त्रियांना कस त्याच गोष्टी त्या शिकत राहिल्या, त्याच गोष्टी त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला शिक , पण जस जस पिढी पुढ पुढ वाढत गेली, किंवा त्यांना ते ज्ञान येत गेल, की हा बाबा स्त्रियांनी फक्त तीन चौकटीत किंवा तीन भिंतीत न राहता. त्या पण अं, म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन किंवा त्यांच्या बरोबरीने चालू शकतात. आता पुराणा काळात जर आपण बघितल, तर स्त्रिया फक्त चूल, मूल ह्या गोष्टींमध्येच त्यांचा पूर्ण व्याप राहायचा किंवा त्याच गोष्टींच्या आवतीभवती त्या जगायच्या. पण आत्ताच्या दृष्टीकोनातन आपण जर बघितल किंवा आत्ताच युग जर आपण बघितल तर आत्ताच्या युगात स्त्रिया ह्या कोणत्या क्षेत्रात नाही आस नाहीस, स्त्रिया सर्व क्षेत्रात आहेत ड्रायव्हर म्हणून बघ किंवा बाकी कोणत्याही क्षेत्रात जर बघितलीस तर स्त्रिया आहेत, ड्रायव्हर आहेत, पायलेट आहेत, इंजिनियर आहेत. परत इलेक्ट्रिशन आहेत, डॉक्टर आहेत, सर्व क्षेत्रात स्त्रिया आहेत.
हो
हॅलो
हॅलो हां बोल ना तुझा आवाज येतोय मला, हो, हो येतोय. म्हणजे, तू कीती छान पद्धतीने तू विश्लेषण करत आहेस. म्हणजे एखादा सब्जेक्ट तू एक्सप्लेन करत आहेस की, जस बोललीस खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत. तर ते मी अस विचारत पडले होते की, बरोबर आहे अगदी बरोबर म्हणजे हां विचार, किंवा आजच्या आधुनिक पद्ध त्यामुळे मी अजून ते एक्सप्लेन करू शकतेस किंवा अजून माहिती काही सांगू शकतेस?
हो जस की आपण बघतो की स्त्रिया ह्या सर्व ह्याच्यात असतात. आता तू, डॉक्टरच्या क्षेत्रात जर बघितलीस किंवा डॉक्टरिंगच्या क्षेत्रात जर आपण बघितल तर पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया आहेत, कारण की जर तू बघितलस की कोणताही मोठा सर्जन असेल किंवा कोण मोठा स्पेशालिस्ट असेल, तर त्याच्या हाताखाली खूप सारे नर्सेस असतात. आणि नर्सेस म्हंटल की स्त्रियाच. कारण की स्त्रिया ते सर्व पुरवण्याच किंवा त्या माणसांची काळजी घेण्याच. आता जर आपण, एक अशी फॅटल्टी बघितली, किंवा एक अशी फील्ड बघितली, जसं जसं की गायनाकोलॉजिस्ट, गायनाकोलॉजिस्ट म्हणजे काय स्त्रीरोग तज्ञ
हो.
स्त्री रोग तज्ञ म्हणजे, तेनं-त्यामध्ये पण खूप सारे प्रोसेस असतात, किंवा खूप काळजी घेण्याची गरज असते, कारण की ते जे उपचार करणार असत्यात ते उपचार प्रेग्नेंट बायका, गर्भवती बायका ह्यांच्यावर उपचार करणार असतात. त्यांची नऊ महिने कशी डायट अस आसावी, किंवा नऊ महिने त्यांची कशी काळजी घेतली जावी डिलेवरीच टायमिंग किंवा त्यांनी कोणत्या प्रकारचे अन्नप्राशन केले पाहिजे हे सर्व गोष्टी गायनाकोलॉजिस्ट ला दाखवल्याशिवाय आपल्याला कळत नाही, कारण की गायनाकोलॉजिस्ट हा, एकमेव डॉक्टर आहे जो स्त्रियांच्या, गर्भ अवस्थेत आपल्याला अ, सुदृढ माहिती देऊ शकतो.
हो हो अगदी बरोबर, हो हो. म्हणजे तू गायनायकोलॉजिस्ट तू सांगताना मी पण थोडं म्हणजे माहिती करेण, मी पण थोडी स्टुडंट आहे ना त्यात तेंच की, तर मी तुला सांगिन की जी, की तू सांगितली की गायनॅक साईडला, म्हणजे आम्ही गायनॅक असं बोलतो कारण मी त्या ठिकाणी काम केलं आहे, जसं की तू बोललीस की अन्नप्राशन पासून तर मी तुला, अ म्हणजे सांगेन कि अ, स्त्री तू जसं की बोललीस की म्हणजे स्त्रिया खांद्याला खांदा लावून काम करतायेत. तर मला तुला सांगताना आनंद आनंद होईल की ज्या ठिकाणी हॉस्पिटल मी वर्क करत होते, किंवा जॉब करत होते त्या ठिकाणी, आमच्या मॅम, किंवा काय गायनॅक स्पेशालिस्ट म्हणून त्या मॅमच होत्या, आणि त्या ऑपरेशन थे ते करत होत्या, म्हणजे एमटीपी असू दे, किंवा सीझर असू दे, किंवा नॉर्मल असू दे, खूप साऱ्या शस्त्रक्रिया म्हणजे त्या करत होत्या, आणि त्यांना कशाची ही भिती वाटत नव्हती, किंवा त्या करताना आम्ही तिथे, आता नर्सिंग स्टाफ असल्यामुळे आम्हाला तिथं अवेलेबल असणं गरजेचं होतं, तर खूप छान पद्धतीने अ, त्या शस्त्रक्रिया करत होत्या. एकाही पेशंटचा म्हणजे परत त्या येत नव्हतं, म्हणजे एकही पेशंट परत येत नव्हता. म्हणजे ही आधुनिक काळ बदलला असून, अदोगर असं बोलत होत्या की स्त्रियानी फक्त चूल आणि मुल तितकंच मर्यादित राहावं, म्हणजे तितकंच काम करावं किंवा घरापुरतंच म्हणजे घरातून बाहेर पडू नये.
हो. तीस, ती जी वृत्ती होती ती आता मोडीस निघालेली आहे. परत, आपण ज आता जे बोललं, की स्त्री रोग तज्ञ वगैरे तर आप-असं, आपल्या काळात असं, किंवा पुराणाच्या काळात असं देखील मानलं जायचं की, जे लोक माणसांचा जीव वाचवतात त्या काळात म्हणाय, म्हणले जायचे कि वैद्य.
हो हो हो.
वैद्याला बोलवा, आणि ह्या काळात बोललं जातं कि डॉक्टर इतकाच फरक आहे.
हो बरोबर, पण त्यांच काम तेच हाय
हा, काम त्येनचं तेच हाय अ जुन्या काळात वैद्य काय करायचे कि जडीबुटी किंवा त्यांना जे जडीबुटींचं ज्ञान आहे. ज्या औषध गोळ्यांचं ज्ञान आहे, त्या औषध गोळ्यांनी त्यांना जितकं लवकर होईल तितकं ते पेशंट म्हण किंवा जो रुग्ण आहे त्याला बरं करण्याचा प्रयास करायचे. आणि आत्ताच्या युगात जसं जसं अ युग पुढं चाललेलं आहे तशाच प्रकारे तितक्याच टेक्नॉलॉजी किंवा तितकेच आपण काय बोलतो हे मशिनरीज किंवा हे उपलब्ध झालेले आहेत. मेडिकील मेडिकल फिल्ड ग्रो होत चालली आहे
हो हो बरोबर
हां तर असं म्हणत नाही कि आपले जे पुराने अ वेद्यांचे ज्ञान आहे. ते माग सुटलेले आहे, त्येला घेऊनच लोकं रिसर्च करून नवनवीन अ मेडिसिन्स किंवा नवनवीन
हा म्हणजे तू, तू जे तिने बोलीडी भूत वगैरे त्यांचा जो म्हणजे असर आहे ना तो होत होता बरोबर हाय पण त्याला थोडसा वेळ लागत होता त्यापासूनच एक कृत्रिम विक त्या म्हणजे केमिकल्स वगैरे वापरून, जे काही म्हणजे औषध मेडिसिन त्याचा जो म्हणजे अस असतो तो अस लवकर आता जलद होतो, म्हणूनच त्यांना म्हणजे
हम्म.
तज्ञांचं जे जडीबुटीस म्हणजे असतात ना औषधी वनस्पती जस की कडुनिंब तुळसी वगैरे यांच्यापासूनच ते एक प्रकारचे म्हणजे मेडिसिन्स बनवतात आजकाल
हां तर त्यामुळं म्हणजे त्याचे फायदे देखील आहेत असं म्हणत नाही कि नुसतं नुसतं फायदेच आहेत त्याचे तोटे देखील आहेत कि
हो
कधी कधी काय होतं की अपोजिट रिएक्शन होत, पण पुराणाच्या काळात काय व्हायचं अपोजिट रिए शीन कमी व्हायचे कारण की
हो
त्यांना तेवढं त्या जडीबुटी किंवा त्या छोट्या- छोट्या गोष्टींची अ माहिती असायची. ज्ञान असायचं, कि त्यांना माहिती असायचं हे दिलं तर हे होईल ते दिलं तर ते होईल पण, आत्ताच्या ह्याच्यात जर आपण बघायला गेलं तर त्येची थोडी तोटे देखील आहेत की, कधी कधी केमिकल्स मुळं किंवा ओव्हरडोस मुळं अपोजिट रिऍक्शन होते किंवा कधी कधी पुढच्याला त्या गोष्टी सहन होत नाहीत असं देखील होतं तर हॅलो माझी वॉइस येते ना.
हा हा येतोय येतोय बोल बोल
हा तर ह्या गोष्टींचं ज्ञान माणसांनी ठेवलं पाहिजे की हा बाबा आपण कुणाला कितपत औषध देतोय की कितपत त्याला झेपतय का नाही तो डोस हे देखील तितकंच महत्वाचं आहे हे देखी तितकंच गरजेचं आहे लक्ष ठेवणं.
हो बरोबर
जेवढा आपण त्या पेशंट वर किंवा त्या व्यक्तीवर लक्ष देऊ मनपूर्वक त्याच्यावर काम करू. तितक्याच लवकर तो सुदृढ होऊन आपल्या घरी जाऊ शकेल. या गोष्टींची ह गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे.
हो म्हणजे बघ ना आता म्हणजे आरोग्य हीच संपत्ती म्हणजे हेल्थ तेच हेल्थ म्हंटलं जात. आपल्या शरीराकडे म्हणजे मग लक्ष देणे खूप गरजेचं आहे. जर म्हणजे आपल्या आरोग्या शरीर जर सदृढ राहत असेल तर आपण म्हणजे आपले जे कुटुंब आहे म्हणजे कुटुंबात तेच सदस्य जर निरोगी राहत असतील तर कुटुंब व्यवस्थित राहू शकतो कुटुंबापासून. समाज समाजापासून देश राष्ट्र म्हणजे असे जे टप्पे टप्पे आहेत ते आपण व्यवस्थितरित्या राहायचं. बरोबर आहे अगदी अस छान रित्या तू म्हणजे एक्सप्लेन केलीस असं वाटत होत की बाबा प्रत्येक गोष्टीवरती विचार करून बोलतोय खूप छानशा पद्धती
हो तू तुझे मौल्यवान दहा मिनटं मला दिलेस त्याबद्दल तुझे आभार थँक्यू.
हो हो थँक्यू.